हॅलो कस आहे भाऊ हो येतोय येतोय
हम् हम
कसं तुम्ही
मस्त आहे आम्ही
काय चालू सध्या सीजनचं काय म्हणत म्हणत होतात
सीझन तर काय नाही सध्या पाऊस नाही का नाही ऊन पडतय
हम्म इकडे पण तसच आहे इकडे पण बघा ना आता सगळे म म्हणजे शेताची काम चालू झालेले आहेत पण सगळे शेतकरी पावसाचे वाट बघतय पण अजून का पाऊस चेत्नाई
होा ना पाऊस येत नाही भरपूर ऊन आहे म्हणजे सत्तेचाळीस अंश सेल्सिअस व तापन चाललंय
मग हो या वेळेस तर बघा किती सत्तेचाळीस पर्यंत गेलं अजून जर दोन तीन वर्षात तर पन्नासच्या पुढे जातील असं वाटतय मला
जाऊ शकते ना कस की म्हणजे आता पाऊस बी बरोबर पडत नाही
जना
आणि ऊन बी खूप पडत आहे म्हणजे कि आता जमिनी तापल्यामुळे पाऊस बी पडत नाही
याला कारणीभूत मानव जा आहे बघा झाडं पण किती तोडतील लावणार तर झाडं तर लावणार तर नाही पण तोडायला खूपच जाणार
हो ना तोडा तर खूप जाणार याच्यावर काय पर्याय असं म्हणजे निघू शकेल का काही सरकारचं याचं त्याचं
यावर पर्याय एक जे आपण जास्तीत जास्त झाडं लावले पाहिजेत आणि झाड जे तोडत असतील कोणी काबू तुम्ही झाड तोडू नका पण एक झाड तरी लावा. कारण की बघा झाड तर इतके तोडजले जातात आणि त्या जागेवर मोठ मोठ्या कंपन्या मग मो मोठ्या बिल्डिंग उभ्या केल्या जातात
हम्म रो हा रोड बी होतय त्याच्यात ते लावत बी नाहीत ना झाडं
आदाबा गाजर कुठे रस्ता बनत असेल तरर त्यामध्ये जर झाड येत असेल तर ते काहीच बघत नाही का ब हे झाडं म्हणजे प त्यावर पशु ील प पशु पक्षी किती असतील त्या झाडावर घरचे बनवून राहत असणार ते बी बघत नाही त्याला सिध पाडून टाकतात त्यावरचे पिलंन ते किती मरतात
मरतात आणि पुन्हा ते झाडं बी म्हणजे अस सत्तर वर्ष ऐंशी वर्ष असे झालेले राहतात ना ते मोठमठ्या झाड्या राहतात ना
मग
तर त्याच्यावर काय आता म्हणजे सरकार लावाल झाड मग तेवढ झाड म्हणजे कधी तयार व्हायच ते कधी त्याच हे व्हायच
अ एक झाला कमसे कम तू हे मोठ व्हायला सत्तर ते ऐंशी वर्ष लाग तात जे आप पण लावलेले नव्हते, तेव्हाचे झाड आता आहेत आणि आपण जे लावू ते झाड पुढे जाऊन कामात येतील. तील पण, आता तर आपण कोणी झाड लावतच नाइ, जो बघ जो नाही तो झाडच. तोडायलाच जातो.
हम्म तोपर्यंत काय होईल? किती वाढतय कधी वाढतेय ते झाड
तेच ना, कंपनी च्या बी सांड पाणी हे सगळ ह्याच्यात जात नदींमध्ये ते प्रदूषित होत आणि तेच प्रदूषित पाणी बाष्पीभवने वर जात तेच बा
म्हणजे ते बाष्पीभवन बाष्पीभवन होतच नाही ना. त्याच ते वरून सगळ ते हा हा गवत राहत त्याच्यावरून ते निघतच नाही काही
ते सांडपाणी सगळ खराब पाणी असत ना, ते नदीत न बाशपिभवन व्हायला हेच होत नाही मग बाष्पीभवण झालं नाही, तर मग पाऊस पण वेळेवर पडत नाही.
हू हू हू. त्यामुळे कस म्हणजे आपल्याला अडचणी होतात, मग आता ही ही शेतीची अडचणी आहे ना. कि ऊन जास्त पडन
पाऊस कमी
मग हे म्हणजे सगळे निसर्गानी व्यवस्थित जर चालू असेल तर, पण त्यात मानवाचा पण खूप मोठा हा स हे सपोर्ट मानवाने पण खूप मोठा सपोर्ट कर केला पाहिजे कारण की, आपण जर सग व्यवस्थित ठेवू तर व्यवस्थित होईल पण आपण तस होऊ देत नाहीत.
हा ते आपल्याच हातात आहे ना, यू सगळ करण कस की
म
बघाना तुम्ही डे्वलपमट व्हायलय पण ऊन पडालय जास्त त्यामुळं शेतामध्ये शेतकरी पेरणी
म आणि जर कोणाला जर सांगितल का बा तुम्ही झाड तोडू नका, या मग झाड लावा ते आपल्याला उलट सांगतील तर, तबो तुम्ही तर तस काय केला नाइ आणि आम्हाला सांगताय, पण आपण तर तस करतच नाइ ना, का झाडं तोडायला गेलो असं काई
नाही ते परतेकाच म्हणजे त्यान, त्याचा स्वतःचाच विचार केला पाहिजे ना
हम् हे तुम्ही बरोबर बोलताय.
काय, झाड न तोडणे म्हणजे बरोबर सगळ मेंटेन ठेवणे, पाणी न वाया घालण
पाणी जर वाया नाइ घातल तर, ते पुढे जाऊन आपल्याला कामात इल मग पाण्याची टंचाइ भासणार नाही, नाही तर आता बघा कुठ
हा एवढ्या उन्हाळ्यामध्ये किती म्हणजे पाण्याचं हे आहे, टंचाई आहे सगळीकडं.
मअ पाण्याची पातळी खूप खाली झाली जाते ना हो मग.
खाली जाते. दोन दोन, चार चार किलोमीटवरून पाणी आणत आहेत लोकं.
मग बोरिंग केले जाणार आहेत, पण जमिनीतच पाणी नसेल तर, मंग ती बोरिंग केल्याचा पण, फायदा होत नाही. नाही तर बघा आप
हो ना ती अ पहिले कसं? विहिरी राहायच्या बा फक्त म्हणजे पण चाळीस फुटावर, तीस फुटावर विहिरी असं शेंदून पाणी काढायच होतं, आता बोर काय बोर करायले ते चारशे चारशे फूट मग पाण्याची पातळी कमी झाली ती
नदी नदी बाराही महिने व्हायची आणि नदीत इतका स्वच्छ पाणी असायचं का आपण ते पाणी पिऊ शकायचो, पण आता नदीच्या पाण्याजवळ आपण जर गेलो तितका घाण वास येतो. ते आपण ते नदी जवळ जायन भी मतलब म्हणजे आपल्याला आवडत सुद्धा नाही.
हो ना ते कस का ते पूर्ण घाण झालेलं राहते ना. आपूणच केलेली आहे ती माणस मानव मानवानच केली आहे ना.
तेच ना.
याच्यावर फक्त पर्याय काय सरकार काढू शकते की कंपन्या कमी करणे त्याचा उपयोग बरोबर करणे त्या पाण्याचा घाण पाणी बरोबर करणे
हो येत ते तुम्ही ते बरोबर सांगता बघा कं पन्याना ऑर्डर पणस दिलेला आहे का, बा तुम्ही सांडपाणी जे नदीत सोडता त्यांना तुम्ही थोडं फि फिल्टर करून सोडणार तर चांगलं होईल. पण कंपन्या पण तस नाही करत जर समजा आता हा कंपनीना ऑ र्डर दिलेला असेल तर त्यामधून फक्त दोन या तीन कंपन्या ते पाणी फिल्टर करून नक स्वच्छ करून नदीत सोडेल बाकीच्या आठ ते नऊ कंपन्या ते जसन तसं पाणी नदीत सोडतात.
तसंच आणि सोडतान डायरेक्ट ते आणि ते आपले म्हणजे आपण पितो ते पाणी एका म्हणजे खाली फिल्टर नेते थोड फार तेच प्राणी मरतात त्यान त्या पाण्यान ते तायगोणी
ते सांडपाणी नदीत सोडल्याने जे पाण्यातले जे आपल्या पो शरीरासाठी जे जीवना जिवन सत्व असता ते ए सगळे नष्ट होता आणि आपण तेच पाणी पेतो मग त्यां
हम्म. हा आजार आजारीच प्रमाण किती वाढलेले आहे त्याच्यामुळेच म्हणून आपूण पर्यावरणाची संरक्षण केलं पाहिजे.
हो जेवढं आपण पर्यावरणाच संरक्षण करू तेवढं आपल्याला पर्या तेवढं आपल्या आपल्याला पर्यावरण चांगलं ठेवेल पण जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मग ते पण आपल्याकडे दुर्लक्ष करायला लागेल.
हाव ना.
हम् हे निसर्गाच चक्रच हे सगळं.
अन झाडं किती कमी व्हाली म्हणजे असं तुम्ही दुरून जर बघितलं एखाद्या म्हणजे माळाचळ याची म्हणजे असं पिशड्या आहे गडीच्याकड पूर्ण झाड दिसतच नाही आपल्याला
पहिले बघा सिटीत जायचो या गावात राहायचो पण अस वाटयचं नाही का आपण सिटी गेलो, या गावात गेलो. पण आता बघा जर आपण सिटीत जी सिटीत जर जातो ते एकदम असं वाटतं आपल्याला का बो सिटी एकदम ऊन लागायला लागलंय या मंग थोडं श्वास घ्यायला पण त्रास हो त्यांनी गावात तस नाही गावात एकदम मोकळी हवा भेटते आणि झाड पण आहेत गावात नेमके प्रमाणावर मग आपल्याला जर कुठे गरम होत असेल तर आपण सावलीत जाऊन बसू शकतो.
हम्म सावलीत बसू शकतो ना आपण
च
त्याच्यावर म्हणे अस पर्याय निघायला पाहिजे सर्वांनीच म्हणजे असं सरकारनी बी फोर्स केला पाहिजे की. ब याच्यावर असं असं करा तुम्ही एवढे एवढे तुम्हाला नाही त्याच्यावर योजना आणल्या पाहिजेत. तुम्ही एक झाड लावा आम्ही दहा रुपये देऊ असं काही केलं पाहिजे त्यांनी
होय तुमच म्हणणं बरोबर आहे कारण की जर हे बघा आता सगळ्याच्या सगळ पैशाच्या पैशाची लालूच लागलेली. यां सगळ्यांना असं वाटतं कां बां आपल्यांला पैसा कुठूंन भेटेल मंग तो झाडांच्या कोणी तरं बघां झाडं तोडतील त्यांचे लांकूड विकूंन पैसा पणं हे असं नाहीं सोचतं कां बां आपणं ते झाडं तोडलं तरं आपल्यांच जीवन संपलेलं आहे पणं पुढे जाऊंन आपले जे मुलं येतील यां मंग त्यांचे मुलं येतील त्यांना पणं ऑक्सिजनचे प्रमाणं कमी वाटेलं त्यांनाहीं त्रासं होईलं असं नाहीं सोचतं आतां कोणीचं
हो नां त्यांच्यामध्यें आं कसं आपणं आपल्यां आपल्यां परिसरांत जरं झाडं जरी लावलीत घरासमोर खुंली जागां आहे तिथं तरी पणं पर्यावरण आपणं स्वंतः आहे संरक्षण करूं शकतो नां
हो बरोबर आहे कारणं की जरं आपणं सुरुवांत केली तरं आजूंबाजूंचे बघतील नाहीं बां हे झाडं लावतांत मंग आपणं पणं त्यांचा ब ते पणं आपलं बघूंन झाडं लावतील मंग हे जरं समजां एक सोसांयटी मध्ये दहा झाडं जरं लागले तरं असे दसं सोसांयटी मध्यें तरं शंभर झाडं तरं बरं कदांचितं लागूं
हां होतं नां तेचं होतं नां हम्मं आपणं शेतंकरी बी बघानं म्हणजे आतां आपणं कायं करतो आपलं हिले म्हणूंन नदी कांठचे यांचे झाडं तोंडून टाकतोय तरं परंत त्यांला लावतं नाहीं कायं नाहीं त्यांच्यामुळे आपलं ती जमीन आहे ती खचूंन जाते नां
हो हो जे आपल्यांला कामांचे नसतं ते पणं तोंडून टाकतो आपणं
हां कां च्यां हातलां पाहिजे बिंकामध्यें झाडं लाव लावली तं पेक्षा फळांची झाडें लावां आंब्याची चिंचेची असे खं आपल्यांला बी उपयुक्त त्यांला बी झालां पाहिजे
हम्मं बरोबर आहे तुमचं कारणं की आपल्यांला ते फळं हे पणं फळं पणं देतीलं आणि सांवली पणं देतील
होव म्हणजे भरंपूर उपयोग घटंल आणि आपलं पर्यावरणाचं पर्यावरणाचं रक्षंण पणं होईल नां त्यांतून
हो बरोबर आहे तुमचं
अशीचं नवनवीन योजनां येतं राहिल्यां तरं सगळं बरोबर होईल नां की पाऊस टायमांवर येईल ऊंन बी कमी होईलं म्हणजे सगळं संतुलित राहीलं नां
हो हं यां योजनांना पणं पार्टिस म्हणजे सं सपोर्ट करायचं मं आपलं जे बघां नां आतां गव्ह गव्हर्नमेंटने पण दिलेलं आहे कां तुम्हीं एक एक झाडं सुद्धां लावां पणं यांच्यावर कोणी लंक्ष देतचं नाहीे आहे
हम्मं होतं आतां कायं करावं चलां मंग बोलूं
हो चालेल ठीके आहे तुमच्यांशी बोलूंन पणं खूंप मस्तं वाटलं हो तुम्हीं मलां बी बरंच कांहीं माहिती माहिती दिली
हो चालतं चालतं
जावे चलां